हॅलो! हॅलो!
आवाज येतोय का?
हॅलो! हॅलो हा येतोय येतोय बोला.
हॅलो आवाज येतोय का?
हा हा यायला लागलाय आवाज माझा आवाज येतोय काय तुम्हाला?
हा तुमचा आवाज येतोय मला.
हा हा चालतंय.
माझा आवाज येतोय का तुम्हाला?
हा हा येतोय आवाज याय लागलाय. हॅलो!
हां!
हा बोला.
हा येतोय ना आवाज?
हा हा येतोय.
काय करायलाय?
काय नाही बसले होते. तुम्ही?
हा मी पण बसले होते. सध्या मी सोशल मीडियावर, सध्या मी सोशल मीडियावर सर्च करत होते,
हा,
सोशल मीडिया चे, फायदे, तोटे, सगळे बघत होते.
हा, हा,
तुम्ही पण, सोशल मीडियाचा, खूप वापर करीत असाल, हो ना?
थोडाफार, हॅलो?
आताच्या युगात, सोशल मीडिया म्हणजे एक नेटवर्क मार्केटिंग, खूप मोठं जग झालंय.
होय,
सोशल मीडयारून, आपल्याला भरपूर काही माहिती मिळत, प्रत्येक घडामोडी आपल्याना, सोशल मीडियावरून घरी बसलाच मिळते, हो की नाही.
होय, होय,
सोशल मीडियाचा वापरण, आपण भरपूर करतो. जस की, इंस्टाग्राम, युट्यूब गुगल, वगैरे. या सगळ्या गोष्टींचा, आपण वापर डेली जीवनात खूप करतो.
होय, होय करतो ना. तुम्ही, कुठे राहता?
मी, येथे राहते,
चंदूर,
तुम्ही, कुठे राहता ता?
कबनूर,
हा,
हॅलो?
मग, घरातली सगळे बरे आहेत,
आहेत, आहेत, तुमच्या घरी कसे काय,
आहेत सगळी, जण बरी आहेत,
ह एज्युकेशन, काय झालंय तुमचं?
माझं, एज्युकेशन ग्रॅज्युएट झाले.
हा, हा,
तुमचं,
जॉब, माझा आईटीयाय झाले,
मी सध्या, जॉब वगैरे काय करत नाही अजून, हो खूप छान, तुम्ही, जॉब वगैरे काय करताय,
नाही, घरीच असते, माझं बाळ लहान आहे ना, त्यामुळं,
हा, हा,
हम,
म आणखीन पुढं शिकवणार आहात, काय अजून जॉब वगैरे करणार आहात.
नाही, पुढं शिक्षण घेणार आहे मी अजून,
हा म्हण, मूल थोडं मोठं झाल्यावरला हा ना,
हा, हा, ह्या वर्षी टाकणार आहे, ऍडमिशन,
होय, का हा, हा,
हो, तुम्ही मग काय करताय घरी,
माझा पण मूल छोटा आहे, अजून एक महिन्याचा आहे आता, मोठ झालंवर, पुढचं शिक्षण कम्प्लीट करायचं.
हम, हम, हम
माझं पण, ग्रॅजुएशन झालेय, आता पुढे शिक्षण टाकायचंय,
होय का, हा, हा तुमच्या घरी किती जण असता? तुम्ही,
सध्या मी माहेरी आहे. सासरी आम्ही चार जण असतो हो.
आणि. हॅलो.
हॅलो.
हॅलो हा बोला ना हा येते येते. तुम्ही माहेरी म्हणजे डिलिव्हरी साठी गेलता का?
हो डिलिव्हरीसाठी आलीये.
हा हा. सिझर आहे का नॉर्मल?
नॉर्मल आहे.
हो अच्छा चांगले झाले सीजर असल खूप त्रास हो का हा हा.
होय होय.
नॉर्मल झाली माझी.
होय हा हा. हॅलो.
तुमच सीझर आहे का?
होय होय माझं सीझर आहे. त्यामुळ म्हटल काय हम्म
हा हा.
आणि काय? हॅलो. हॅलो आवाज येतो आहे ना?
हा येतोय येतोय.
हा हा. तुमच्या आईच्या घरी किती जण राहता तुम्ही हा करते की यूज करते.
मी आईच्या घरी आम्ही दहा जण मी पप्पा
हा हा हा हा अच्छा. तुम्ही यूज करता इंस्टाग्राम फेसबुक वगैरे?
सोशल मीडियाचा किती किती टक्के वापर करताय तुम्ही?
मी असं ज्यादा तर नाही हॅलो.
हा.
मी असं थोडाफारच कर ते मी काही जास्त अस वापर करत नाही घरी बसून काहीतरी म्हणजे मला काही माझ फॅशन डिझाइनिंग झालंय ने त्यामुळे त्यासाठी मला काहीतरी डिझाईन वगैरे हवी असेल त युट्यूब वगैरे इंस्टाग्राम वगैरे बघते मी नाहीतर मी आणि कसं ये बाहेरची माहिती थोडीफार मिळते ना. आजच्या जगात काय चालू आहे काय नाही त्यासाठी मी वापर करते.
हा हा सोशल मीडियाचा याच्यासाठी वापर खूप जास्त होतो आपल्या कलागुणांना व्हाव मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात.
शिकायला मिळतात ना.
हो. घरी बसल्या प्रत्येक ठिकाणीची माहिती वापरतेो हो मी पण त्याच्यासाठीच करते मी जास त कम्प्युटर कोर्स तर झालेत ना माझे नवीन नवीन ऑप्शन शिकण्यासाठी.
हा हा.
नवीन नवीन माहितीसाठीठी डिझायनिंग साठी त्या सगळ्या गोष्टीची माहिती घेण्यासाठी मी करते.
हा आता तू मोबाईल वापरता सध्या. म्हणजे कसं आहे डिलिव्हरी मध्ये डिलव्ह झाल्यावर वापरत नाहीत ना त्यामुळे विचारले.
हा हा.
डोळ्यांना वगैरे असं मोठी माणसं म्हणतात कमी डोळ्यांना वगैरे त्रास होत. तो मोबाईल नको बघू कंबर दुखते पड दुखते त्यामुळे विचारले.
हो होय जेवढा त्याचा चांगला वापर आहे त्याचा तेवढा वाईट पण वापर आहे. जास्त वेळ घेऊन बसणे डोळ्यांना लहान मुलाचे तर डोळ्यांना खूप. तो इफेक्ट पडतात त्याचे.
होय होय
होय.
त्यामुळेच विचारले मी तुम्ही खूप जास्त वापर करता का काय.
नाही सध्या तर मी जास्त वापर नाही करत डिलिवरी झाल्या त्यामुळे.
हा तेचं ना डिलेिव्हरी झाली. तरी मोबाईल खूप वापरता. का काय असं विचारले मी
नाही नाही त्याचं नाही एवढं वापरत.
हा. हा.
डिलेव्हरी मुळे त्यामुळे एवढं वापरता येतं नाही. आणि एवढा वेळ पण असतो. कि. मोबाईल घेऊन बसण्या सारखा.
होय रडतयं ना मुलं.
होय.
मुलं दमवतोयं तुमचं.
नाही एवढं नाही दमत शांत आहे. मुलगा आहे.
होय. का हा. हा पहिल्यांदा
होय पहिल्यादा आहे.
होय हां हा. नॉर्मल झाली हे फार महत्त्वाचं.
हे फार मातच होय होतो त्रास पण पुढं. कुठं जाऊं चांगलं होतं ना सगळं.
हा थोडा वेळ होतो त्रास त्याचा खरं पुढचं आयुष्य चांगलं आहे हा शिजवतोच तसं नाही ना.
सिजरचं पुढे जाऊन त्रास होतो. खूप
हो, हो खूप त्रास होतो. असल्या वातावरणा मध्ये जर खूप त्रास पाऊस आहे. काय तिकडं
पाऊस आहे की थोडा थोडा आहे आता जर कमी झाले येत जाते चालू आहे.
हा. नाही. इथं नाही. थोडा येऊन जा येऊनं जा असं ये जा करत. आहे.
हा. हा.
हो,
मगं तुम्हाला खूप त्रास होत. असेल या वातावरणात
होय खूप त्रास होतो. जेवणं वगैरे झालं का नाही.
जेवणं वगैरे झालं बघा तुमचं.
हा. हा. झालेलं
मुले झोपल्यात झोपल्यात काय
होय मुलं झोपलेतं.
हा. तुमच्या घरी कोण कोण असतं मगं.
आमच्या घरी आम्ही सहा जण आहेत.
हा.
सासू सासरी माझे मिस्टर आणि दोन मुली दोन मुलं.
हा.
म्हणजे एक मुलगा एक मुलगी.
भारीच की.
मोठी मुलगी प्ले ग्रुपला हे आता.
हो आहे.
आता होय हे आता एक वर्षाचा होणार ऑगस्ट मध्ये.
हा हा मोठीे आहेततं मुलं तुमची.
होय मोठे आहेत मुलं माझे.
हय का फॅमिली कम्प्लीट झाली.
होय.
आणि. तुमचे काय फ्युचर प्लॅनिंग.
आता तरी अजून काय नाही हे जर मुलं मोठं झाल्यावर पुढचं शिक्षण पूर्ण करायचं म्हणते. तेवढेच आपल्या छोटा मोठा जॉब झाला. टीचर वगैरे बी एड, डी एड करून, करायचा विचार हाय.
अ हा चालेल की.
आता तरी मूल मोठ झालंय तात.
नाही नाही करता येत नाही ना कारण त्या मुलाकडे पण लक्ष द्यायला लागेल.
होय होत पण नाही ते.
होय होत नाही. तो जोपर्यंत स्वतःहून काही बोलू शकत नाही तोपर्यंत काय होत नाही.
होय जरा म मोठ झाल्यावर मग पुढ करिअरकड लक्ष द्यायचं.
द्यायचं होय मग काय आपलं आयुष्य पडलेलंच हाय होय होय.
तेवढी छोटीशी फॅमिली हाय होऊन जातंय ते शिक्षण पण होईल मुलाच. होईल जॉब पण होईल.
हा हा.
फार मोठी काय फॅमिली नाही आहे थोडीशीचं आहे. त्यामध्ये व्यवस्थित लक्ष देता येईल सगळ्या प्रत्येक गोष्टीकडं.
होय होय चालेल आपला वेळ संपला.
हा ओके चालतय घ्या.
हा हा बाय हा हा.